ओक. ना
हॅलो हो. येतोय. मला पण
हा. हा. हा
हम् ह
बोलाताई झाली. जेवन वगैरे
हो. हो. झाली. आत्ताच झाली. तुमची
मी जस्ट स्वयंपाक बनवला. कारण पहाटे अ साडेचार ते पावन्ह त चार ला. आमच्या मांजरीला पिल्ल झाले. आ हो. ना तिन कॉम्प्युटरच्या टेबलावर केली. पिलं कारण ते त्यांच्या रूम मध्ये झोपतात. तर ते सांगत आले मग मुलगा उठला. असून उठली मग आम्ही सगळेच ते बाळणपण करायला लागलो. मग
अरे बापरे
हा. हा. हा. एक गेलं पिल्लुमग ते वरून खाली पडलं. टेबलावरून आम्ही. आयत आगगॊदर
हो. का
मग सकाळी झोपले. मग आम्ही लोक.
अच्छा. ओके. ओके ते आहेाच. नाही. तरी मांजराची एक दोन पिलं तरी जन्माला घालताना. ते जातातच.
जातातच. हो ना पण या सहा झाली नंतर. सात झाली. सगळी व्यवस्थित राहिली हे कस वरून पडल्यामुळे ते जन्माला जन्माला.
खूप वर्षापासून एक तुमच्याकडे मांजर मग
नाही याच वर्षी आणली. अ म्हणजे. माग च्या वर्षी जूनला आम्ही तिथे राहायला गेलो होतो. त्या रूमला तर त्या रूम मालकाची ती होती. ह् आणि आमचा बोका होता. मी ते म्हणाला. राहू दे तुमच्याकडं.
अस हाय काय.
तर म तीन वेळा आम्हाला तुझं बाणपण करायला. लावलं तर ह. तिसरी वेळा
चांगलंय ना चांगलंय. ते पण एक पुण्याचच काम आहे.
बोपण्याचं आहे. पण ते ती प्रेग्नेंट असताना झाल्यावर वर तिला म्हणजे खुरक द्यावा लागत. ना चिकन वगैरे सगळं आणि मग आणि पिल साधारण एक महिने दीड महिन्या होईपर्यंत ते पितात तिला. तोपर्यंत नाय दिसत आपल्या लोकांना पिल्लं.
हा हा.
पण कुठला काय ना.
हो हो बरोबर हाय.
त्यामुळे ते खूप छान दिसतात ते ती मांजर आणि मग असंच फ्रीज कोणाला दोन दोन दिले कोणाला एक दिलं.
हम हम हम अच्छा साधीच मांजर आहे ना आपली.
नाय पर्शियन कॅट आहे पर्शियन.
हो हो का.
हम् खूप सुंदर आहे ती अगोदरचे पण लोक खूप सुंदर ठेवायची.
पांढरी पांढरी क कशी हाय.
हा हा काही अ आईसारखे झालेत सोनेरी काही बापासारखे झालेत. अ ग्रे कलर्षे हा उलट हे आमचा भोकाच छान दिसतो मांजरीपेक्षा. हो ग्रे कलरचा हाय आज बगिरा म्हणजे अस्वल सारखा दिसतो मस्त.
हो ना ह एकदम छान चांगले आहे चांगले आहे तेच तेच.
हो ना तर त्याच्यामुळे लेट झालं सगळ.
हम्म होय का. आता पण कुठं मांजरी वगैरे कुठं काय दिसता हो खूप कमी प्रमाणात दिसतात.
खूप खूप गा मांजरीे नाही चिमण्या नाही.
नाही चिमण्या तर खूपच कमी झालेले आहे. हम्म जनावरान
हम जनावरा पण आता म्हणजे कोणाच्या दारात आता नाहीतच.
नाही नाही नाही नाही तेच ना जनावरांचा तर आवाज सुद्धा आहेत म्हणजे जे गाई वगैरे म्हशी राहायच्या ना त्या लोकांकडे त्यांचे किती म्हणजे दिसायचे प हो पण ते हंबरण्याचा आवाज आपल्या सारख्यांनी तरी एकल्या आपल्या मुलांना ते म्हणजे आता तुमच्या नातवांना त्यांना माहितीच नसणार.
नाहीच काय काय सांगणार अस होते ना ते आ बघ. त्या सिनेमात कार्टून मध्ये किंवा युट्यूबला दिसणार ते.
हो ते काय कार्टून मध्ये बघतात ते.
बघतात बघतात पण प्रत्यक्ष पण बघायला पाहिजे त्यांनी.
हो प्रत्यक्षात बघण्यात किती वेगळ आहे कार्टून मध्ये बघण वेगळंच राहतं ना ते.
हो ना हो ना. तरी आहे तस बऱ्यापैकी गावाला शेती वगैरे कारण आता ट्रॅक्टर आले त्याच्यामुळे बरीच लोक आहेत लोकांना
हो काम नाय पडत तेच हम्म.
हम त्यांना ते चारा घाला त्यांचं ते सगळं ठेवा ते त्यापेक्षा ट्रॅक्टर पटकन काम करून टाकत
ते काम करून घेतात आधी हो... तेच. झाले म काय नवीन नवीन टेक्नॉलॉजी निघत जात ते तसच उपयोग होत जातो ना मग त्या वस्तूंचा अस.
खरं हाय खरं हाय आणि मी आता गावाला गेलेली ना तर तिथल्या बाजाराच शूटिंग करत होते. अन पायजमा टोपी सदरा घातलेली आता ही शेवटची पिढी म्हटलं तरी आता आपण ऑपरेशन करून ठेवावत आणि नवऱ्याच्या मनातल्या पण काय काय बायका दिसल्या मला
हो..... खूप कमी प्रमाणात झालेलं आहे त्यांचं आता म्हणजे. ते जे आपण जी संस्कृती होती ती फार कमी होत चाललीय अस आहे
आत्ताच्या फॅशनस बघा ते ब्लाऊज घ नाहीतर बाकी सगळी पाठ उघडीच काय करणार
आता फॅशन सोबत पण चालाय लागत ना असंय ना महिलांचं पण अ.. ते प्रत्येकांचे विचार ते वेगवेगळे असते असे आहे कोणाला तर आपण म्हणू पण नाही शकत ना महिलांना
नाही नाही त्यांचा नवरा काय बोलत नाही तर आपण का कोण बोलणार आहे असं होते ना
हम्म हम हम हम
नाही पण कसं होतं एक अ हे आपली फिगर रेट असेल तर ठीक आहे. तर तुम्ही पाठीमागे पण तुमची माऊसचे माऊस दिसताये घट्ट तो सगळा आणि म्हणजे ते बर वाटत नाही ना बॅक साईडनी पण.
हम्म हम्म हम्म. हो हो ते बघायला तरी कस तरी वाट त पण मग आता काय सांग समोरची व्यक्ती जर नाही ऐकत तर काय करणार आहे हाय की नाही आपण एक मुद्दा असतो की ती म्हणे मला जसं राहायचं तुम्ही सांगणार कोण असं होऊन जातं ना. असये त्याच्यामुळे काही ह्या बाई तुला आवडत तसं
तू जी तु नाच बाबा तुला कसं नाचायचं ते पण यान काय होतं अ थोडंफार म्हणजे आता हे जे बलात्कार वगैरे घडतात म्हणजे काय होतं कुठेतरी कायतरी बघितलेलं असतं ते डोक्यात राहतं पुरुषांच्या आणि मग ते कुठेतरी मग एखाद्या लहान मुलीवर किंवा दुसरीकडे कुठे ते त्यांचा ते कराला बघतात येते वासना उफाळून येता येणार.
हम्म हम्म.
हे. बऱ्याच असं लेखांमध्ये मानस शास्त्रज्ञांनी असं सांगितलेलं आहे की
म्हणजे आपल्या घरात ते करणार नाही किंवा दुसरीकडे कुठ तरी पाहिलेलं कितीतरी वर्षापासून कोणाच तरी काही पाहिलेलं असत तेही त्यांच्या डोक्यात राहतं.
हम्म हम्म हम्म.
माणसाची ती मानसिकता आहे. म्हणजे जगात शेवटचा पुरुष जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याच्यातली वासना कधीच नाही मरणार.
हम्म हम्म हम्म बरोबर आहे हम्म.
प्रोड समाज सज्जन वाटला तरी मनात तो कुणा सगळे बायकांशी तो मनातल्या मनात कायदा काय ते कुट्याने करतच असतो.
हा हा हा ते पण आहे म्हणा.
एक दिवाळी कस निघतो बघा पुरुष गोवाच आणि पुरुष संदर्भ कायतरी त्याच हे सगळं कारण त्यांनी मुलाखतीच घेतल्या लोकांच्या की तुम्हाला काय वाटतं मनातून.
तर कोणी म्हणे मला बायकचे वाळत वाळत टाकलेले कपडे बघून इच्छा होते
अरे बापरे.
मला बायका अ वाकून काम करताना बघायला आवडतं म्हणजे इतकं अनविकृत ते असते आतमध्ये आपण मी आश्चर्यचकित होते ते वाचतांना बापरे बापरे. मी आपलं वागताना मग गावाला वगैरे गेले की वागताना पदर नीट आहे ना. म्हणजे असं बाहेर कपडे टाकायचे नाही आपले वाळायला.
अच्छा अच्छा अच्छा. हम्म म्हणजे कुठून काय येईल ते सांगता येत नाही म.
नाही ना उलट तरुण मुलं अ चांगले. पण म्हातारी माणसं किंवा ज्यांचं लग्न होन आता जरा स्थिर झाले त त्यांचे मुलं अशा लोकांकडून जास्त धोका राहतो. म्हातार माणसाना वाटतं ना आपल्याला वय झाले बाबा आपण ही म्हणतो आजोबा आहेत. पण आजोबार पण न्याहाळत असतात छोट्या मुलीला सुद्धा. ते आहे.
काही काही घटना तशा झालेल्या आहेत ना हो भरपूर ठिकाणी.
हो ना मला आधी पटत नव्हतं जेव्हा हे वाचवलं मी दहा बारा वर्षाप पासून हे चर्चचा बाराच अभ्यास झालाये तर इथे सगळ्या लेखिका मंडळ आहे ना आमच्याकडे मुंबईत तर अशी चर्चासत्र वगैरे घडवत असतात स्त्री मुक्ती परिषदेची तर सदस्य आहे मी त्या मग तिथही बोलण होत खुला बोलतो आम्ही सगळं. आपल्या दृष्टिकोनातून जागरूकता करत राहतो आम्ही तरुण मुलीमध्ये शाळेमध्ये. कि बाबा प्रत हात लावत असेल बॅट टच गुड टच ओळखायचा पाटीवून हात फिरवत असेल कोणी जवळ
खूप गरजेचं आहे
गरजेचं आहे हो ना.
त्याच्याशिवाय त्यांना करणार नाही ना कसं हो हे अशे जे कृत्य करतात ते जास्त काही लांब नसतात. हो लांब नसतात घराजवळचेच असतात ते.
काका मामा असतात कोणी चुलत मामा असतो कोणी चुलत काका असतो.
हो हो
ते सांगायला लागत.
असं बघायला गेलं तर असं वाटतं की नाही ते तशे नसणार पण त्यांच्या यांच्यामध्ये. किती विकृतीपणा असतो हा सांगू नये.
ते बाहेर आहे ना. कोणीच सांगू शकतो माणूसच स्वतःविषयी सांगू शकतो दुसर कोणी कोणाविषयी सांगू शकत नाही.
हम्म हम्म
आणि तो माणूस तर सांगणारच नाही स्वतःहून की आम्ही असाय म्हणून शक
स्वतःहून थोडी कोणी सांगत आता चो चोर थोडी चोरी करतात. ण का मी चोरी केली.
नाहीच ना त्यामुळे किती सभ्य असेल तर मी विश्वास ठेवत नाही.
कितीही काही केलं तरी थोडे ना म्हणणार आहे का मी केला असं नाही. हम्म एवढं प्रामाणिक असतं तर काय नसतं झालं कुठे पण. अम एवढे मारा मारी वगैर असं काही हो
पूर्वीसारखं निर्भय राहिलंच नाही कि ते बायका का रात्री व रात्री यायच्या फाट्यावर उतरून. चालत यायच्या माझ्या चुलत्या, आज्या आमच्या गावाला तिथे फाट्यावरच गाडी असायची. तिथून एकट्या चालत यायच्या आ आता दिवसात चालायची पण भीती आहे.
भीती वाटते हो बरोबर. जिथे भी म्हणजे सुमसाम वगैरे असत तर एकट्या महिलेला वाटत की. का इथं तेवढी शांतता आहे वगैरे का असं असं मनात थोडीशी अ हो मनात थोडीशी भीतीच वाटते ना मग त्यांना असं.
हो ना चाल ते इकडून मी कट कट करा मी लावते. तुम्हालाकडून आपल्या
झाले का आपले दहा मिनिट हो.